माझ्या त्या नंबरवरण लाग ना जरा
लागत नाही?
नाही तसच सांगतय एकशे ऐंशी सेकंद म्हणून. मग आता या नंबरवरन केलाय दुसऱ्या.
हां हां
आवरलं का? पोकळ्याची भाजी कसली. पोकळ्याची भाजी कशी करता हो तुम्ही?
लसूण घालून जिर मोहरी घालून फोडणी टाकायची त्यात काय वाफलुन शिजवायच. पाणी घालायच नाही.
कोण बोलतय एवढं?
वरडाय लागल्यात बघ तिघ जेवाय बसल्यात. वेदु एक हाय.
हां सासुबाई आल्यात काय?
होय
हां हां
हु दूध, भात, आमटी. अ यदु निवास भाऊजींचात हाय. पत्रा घालते हम्म चालल ना. हॅलो
हा
डाळीची आमटी केलती ते डाळीची आमटी, दूध, भात खात्या ते जरा दही लावायच ठेवलं हो ते पोरं घालच घालच म्हणू लागल्यात सगळं.
हा हां
ते एकाच बघुन एक एकाच बघुन एक. पोकळ्याची भाजी कशी करतायसा?
वीरू हा हा हा. वरू, आवर की खाऊ हॅलो? तुमच्या इथं काय, असं गणपतीला कार्यक्रम तेन असत्यात?
गणपतीला काय बायकायचंच की न असतय, गाणी म्हणत्यात तेन
गौरीचा तीन दिवसाचा कार्यक्रम असतोय. पोरी भावाला म्हणून आणायला जात्यात.
हा. हा, हम्म. गौरील् निऊद, गौरील निऊद
हा, हा हा. हम्म! आमच्याकडे पिन असच की गवारी अंगात नी येत्यात, अंगात येईल त्या दिवशी असतय पाच सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत पा चार पाच वाजेपर्यंत पण पाठच. एनी टाइम मग अंगा गणपती बसायच्या आधीपासून जरा खेळ खेळ त्यात दारात, गौरीचं, गंगागौरीचं. मग मंडळाचा कार्यक्रम, प्रसाद असतोय शेवटच्या दिवशी.
हा.
असं असतय, प्रसादला मग पुरी, भाजी, बासुंंदी कुर्मा असं करत्यात.
मंडळाच
होय, मंडळाचा गणपती असतोय, तुमच्या इथ हाय? हम हम.
देवराज भात खाणार कासा, म हात धू. तुला पाहिजे काय? घ्या की दोघ पण हॅलो?
भोपळीची भाजी कशी करताय तुम्ही?
भोपळीची, ते भाजी आणून धून बारीक चिरतोय, आणि लसूण घालून अस पुडणी टाकतय, त्यात कोण कोण शेंगदाण्याचा कुट घालतय. मिरची जरा चलत्या, तुम्ही कशी करताय? क्याव.
न‌इ पण का -लसून घालून स फोडनी टाकायची तांदूळ पाहिजे तर तांद भाजूला शिजले नंतर तांदळ घरनंतरी शिजतय‌ नाही तर शेंगदाण्याचा कूट जरा घावायचा आणि मिरची हावी घरायची मस्त
होत्या का? हा हा बघतो घ्या.
हा हो!
भोपळ्याच्या घाऱ्या करतासा.
भोपळीच्या गारा आम्ही का नाही सं-संक्रातीला करतोय.
संक्रातीत का? हा हा. मग असं आ- आणि आधी मधी असं.
आधी मधील आता कोण करते त्या सणालाच ती केली कि मग का आधी म्हणज त्या सणा सारखं पोळ नसतात मग,
हा हा आणिच्या बेंद्राला वेंद्राला नाही तेला संक्रांती लाच करत्यात. भोपळ्याच्या करतेत कोण गऱ्याचा करतेय. कोण शबूच्या करत्यात तुम्ही कश करता. त
आमल्या हच्याच करत्यात भोपळ्याच्याच करत्यात.
करत्याता हा हा. उन्हाळ्याच काय काय केलासा?
नाहीचं जरा कुरड्या जरा पापड्या साल पापड्या जरा केली आता. जरा विकतच आणलय.
हा.
मे
आम्ही शबूच जरा सांडगं केलं. कुरुड्या जरा, पापड्या जरा, केल्यात आणि मग,
तुला कणठ्यात तर पावसईल कुठला पाऊसच पडणा आणि
पाऊसच पड ना आणि काय करायच सांगा की पावसाच काय समज ना बा यंदा पाऊस नाही म्हणततलंय. खरं नाही आला तर अवघड आणि.
होय.
हमं हमं मग. केळी सोडली नाही हो तुम्ही करताय?
ह आम्ही लहानपणी करत होतो म्हणजे कसं कच्ची पि जॉ साल असं चाकून काढायचं.
हं.
पु ना मग, जरा त्याला वा तेल चटणी मीठ लावून जरा वाळवायच्या नंतर त्याला कस तळत होतो घरगुती आपलं लहान असताना.
हा हा खरं चांगलं लागत असेल आता फॅ त्वरित हाय एकेक ठिकाणीतांदळाचं चकले ब चांग लागतात ना.
होय होय तांदळाच्या चकली बनव
हं, आणि विकतची चकलेला जरा मसाला असतोय कानी, विक तच जरा चांगलीच लागते. त्याने कुठला दुसरा मसाला वापरता वाटत.
होय होय. त्यांचं काय
हं, विकत ल सवजत घरात येत
नाही. मिरची भजी पण बघा आपण घरात जर केलं तर एवढं चव येत का? त्यांच्या बाहेरच्या भज्यालाच चव असते. भजी
होय अहो. काय भानगडे तेच समजत नाही.
होय.
काहीतरी असणार त्यात. हं हं. पण-पल-फणसाची भाजी करत असाल ना तुम्ही?
फणसाची करतोय की.
कशी करताजा ओ?
खण असतो जरा आ हाताला तेल लावावे लागते कारण त्याला कनी अ हे असत ते चिक असतोय भरपूर प्रमाणात.
हं हं.
जरा हाताला तेल लावून कनी म फनस कापायचा. म त्यातल्या गर जसं आपण पिकल्यावर का तेच्यातल तस कच्चे गर काढून घ्यायचं.
हा.
आणि नंतरन ते काढून जरा चटणी मीठ कांदा, जिरं, मोहरी, आलं-लसूण पेस्ट ते घालून सगळं असं फोडणी टाकायचं.
हां,
आणि जरा च व कोणकोण तळत्यात पण. आम्ही काही भा- पाणी टाकून जर हे करतो. काय?
फोडणी टाकत आहे.
होय.
हां हं, हां हं चवीला लागि तस.
चवीला लागते. कधीतरी करून बघा तुम्ही पण. परत त्याच्या पिल्लं लहानेत फणस असतोय का नही, ते कायतरी खिसून मी कधी केलेलं नाही. पण आमच्या आजी सांगत होती. खिसून घ्यायच आधी,
हां,
आणि शिजवून कायतर ते कांदा घालून, कांदा अ टोमॅटो फोडणी टाकतो.
हा हा. टॅमॅटोचे सार करता का? टॉमॅटो सार करता का?
हं,
टमॅटोचा ते कांदा तेन घालून तेच नवे?
नव्ह. टॅमॅटो कणी अर्धा अर्धा चिरायचा, आण तव्यात कनी, तव्यात म्हणजे असे कडाई नॉन स्टिकच भांड घ्यायचं. त्यात उरपाट करून कनी तेल जरा जास्त घालून ठेवायचं.
आणि मग त्यात लसणाच्या पाकळ्या आल्ल लसूण तुकड दोन घालायच. आणि त्याच्या वरल मग ट्रप्पल काढून घ्यायच टॅमॅटोच भाजल्यानंतर मग ते त्याचे त्रपल आणि मग त्यात जरा चटणी, मीठ, पाणी घालाय च गरंगाने
हा, हा,
आणि हा उसळा नेऊन द्यायची त्याला नुसती.
ह्याच हा चांगलं लागत असल ते पण टोमॅटो च.
ब आणि ते ब्रेड मध्ये पण घालून करते ना?
ब्रेड मध्ये टोमॅटोचं ते टॅमॅटो चिरून कादा ते घालून भाजी करायची त्याची. चटणी मिठ घालून आणि ब्रेड म घालून ते ब्रेड तेल लावून जरा तव्या भाजलं तरी पण म्हणजे हेला चांगलं लागते नाष्टाला.
असस्
फास्ट पण आवरतय आणि लगेच उटणार पण आणि चांगलं पण लात
हा हा म्हणजे झटपट फास्ट त्या त्या म्हणजे अस, हा हा
आपल्याला म, हम्म हम्म, हम्, कोणकोण हिरव्या मिरचीची बी आमटी करत.
ब्रेड वडा आपण करतात तळून तेव्हा
पण आम्ही आता भाजून पण काये हा आपण कशी बेसनची पोळी नाही, त्या पद्धतीत ते जरा तेल घालून भाजून सुद्धा होत.
हा.
हम्म
ठेवू मग?
अ, एक मिनिट हा ठेवते. अ अ